आवाज ये
हा येतोय तुम्हाला ए
हम्म. हो येतोय, येतोय काय करताय तुम्ही?
काय नाही तुम्ही काय करताय बसले
मी पण बसले आता आवरून भांडे वगैरे आवरले जेवण झालं मग आता काय आता फ्री झाल आवाज येतोय ना हॅलो, हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतो ना माझा
हा हॅलो आवाज येतोय ना हॅलो
हा, हा येतोय तुमचा पण हॅलो येतोय आवाज मला तुमचा हा, हा तर मग काय नाही सगळं आवरून वगैरे बसलो आता
हा बोला आवाज येतोय हो हा बोला
मी बोलतेच आहे तुम्हाला येत नाही का माझा आवाज?
झालं जेवण वगैरे जेवण वगैरे झालं?
तुमचा आवाज खूप कमी येतोय मला. हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो आवाज खूप कमी येतोय म्हटलं तुमचं मला असं
आवाज येतोय मला बोला
हम्म जेवण वगैरे झालं म्हटलं आता आवर सावर ते चालू आहे असं
अच्छा
आणि तुमचं
माझ पण झालं जेवण थोडं काम आहे बस आरामात
तुमचा आवाज आहे ना खूपच कमी येतोय मॅडम
हॅलो आता येतोय.
म्हणजे खूपच कमी येतोय आवाज हॅलो हा आता येतोय हो हो आता येतोय
बोला हा आहे नेटवर ते कॉल येतोय ना ग्रुप वरच
हो म्हणून मग त्यामुळे मग ते कॉल हे होत आहेत बरोबर आहे हम् बोला काय म्हणता आणखीन? कस चालू आहे तुमचं? आमच्या इथे काय पाऊस वगैरे काही नाही अजून तरी
इकडे पण नाही पाऊस
हो ना खूपच म्हणजे वातावरणावर खूपच फरक पडला आहे ना हे झाडं वगैरे कापतायत ना म्हणूनच होतंय हे सगळं
तेच ना झाड ना आपल्याला काय
प्रॉब्लेम मध्ये जाऊ
तेच ना आता बघा ना किती ते जास्तच हे कापत चाललेत आणि मग आता किती प्रॉब्लेम होतायत त्यामुळे सावली पण नाही भेटत आहे
हो सावली नाही भेटत आणखी मग त्याचे बाषपिभवन नाही होत पाणी नाही पडत बाषपीभवन नाही होत मग त्याने आणखीन पाणी तयार नाही होत मग ते कसं ऊन पण वाढलेलं आहे ह्या वर्षी
भरपूरच ऊन आहे
हो आणि याचा सगळ्यात मोठं नुकसान हम्म बोला बोला
सकाळी पण भरपूरच ऊन लागतं दहा वाजले तरी अशी हि ट वाढते कि जशी काही दुपारचंच ऊन आहे
हो आणि यात म्हणजे याचा सगळ्यात मोठा परिणाम तर शेत कऱ्यांवरच होतोय पिकांवर होतोय मग पुढे जाऊन भाजीपाला पण महाग येईल मग आपण म्हणतो महागाई वाढली पण त्याच कारण मेन कारण हेच आहे कि आपण म्हणजे प्रकृतीच रक्षण नाही रक्षण नाही करत हे त्यामुळेच होतय.
झाड लावायला पाहिजेत तर ही लोक कापतायेत.
हो. आणि ते कसं झाडांचं पण राहिलं ना. म्हणजे तुम्ही जर झाड कापता पण येत ना. तर अशा ठिकाणी लावा जिथे तू कोणाला काही प्रॉब्लेम होणार नाही. कोणी पुढे जाऊन ते झाडं कापनार नाही. कापणार नाही अशा ठिकाणी तुम्ही झाडं लावा. पण आपण फक्त कापतोय झाड लावत नाहीये म्हणून मग ते प्रॉब्लेम होत आहे.
हा तेच ना.
हम्म. आणि हे बघा काय आपण म्हणजे ह्या साइडला आपलं अ मी खानदेश साईडला राहते म्हणून इथे तर जास्त करून जास्त ऊन आहे. आणि कोकण साईडला जर बघितलं तर मग तिकडे एवढं म्हणजे आहे ऊन पण एवढं नव्हतं कारण की तिथे झा ह
हा इकडे कसं अ म्हणजे थंड हवेसाठी नदी वगैरे समुद्र वगैरे बजाव लागे ना.
तिथे समुद्र आहेत वगैरे म्हणजे कसं. अ म्हणजे आणि आणि झाडं सुद्धा आहेत तिथे भरपूर अशी झाडं आहेत. आणि ते लोक कापत सुुद्धा नाही ते झाड म्हणून मग कस ते एक प्रकारे त्यांच जो एरिया आहे तो एकदम म्हणजे चांगला आहे आणि पडला म्हणे तिथे रत्नागिरी साईडला पाऊस पडला थोडा फार का असे ना पाऊस पडला. पडला आहे तिथे पाऊस इथे तर एक सुद्धा थेंब पडलेला नाहीये पावसाचा
आमच्या इकडे पण पडला पण ते त्याच पुरतं नंतर परत आ ता आहेय ते आहेय सर्वन नच
हो पण म्हणजे आहे हम् हम्म हम्म.
पण नाही पडत नाही.
हो ते तर आहे. पण मग कसं आता थोडासा थोडाफार तर दिलासा भेटला असेल तुम्हाला की थोडाफार ड ब पण इथे तर अजिबात नाही. मार्च एप्रिल म ऊन असत तस ऊन आता जून म ऊन आहे म्हणजे विचार करण्या सारखी गोष्ट आहे की हे सगळं म्हणजे झाडं कापता आहेत आणखीन मग ते अं लोकांना किती त्रास होतो कोणाची मदत नाही करायची. कोणाला जीव्हाडने प्रेमाने बोलायचं नाही म्हणून हे सगळं होतय.
म ना तेच.
हम्म.
झाड नाही कापायला पाहिजेत ना त्यासाठी म्हणजे प्रत्येकाला समजायला पाहिजे. पुढे जाऊन आपल्याला त्रास होणार आहे या गोष्टीचा आणि म्हणजे होतोय आता सुरुवात झाली त्रास व्हायची.
हो ते तर आहे त्रासण्याची ही तर सुरुवात आहे तुम्ही सुरुवात एवढी भयंकर आहे. पुढे किती तापेल विचार विचार पण नाही करू शकत आपण
ऊन वगैरे लागतोय नंतर तर काय सांगूच शकत नाही. म्हणजे बाहेर नाही पडू शकत का घरात पण नाही राहू शकत एवढी हिट मारणार आहे.
हो खरंच ना. आणि शेहेचाळीस डिग्री सत्तेचाळीस डिग्री व तापमान गेलेलं आहे आ ह्या वर्षी फर्स्ट टाईम आपलं एवढं तापमान वाढलं. आता पुढच्या वर्षी किती तापमान होईल. हे तर, आपण अंदाज आपण नाही लावू शकत मग.
तेच ना, भरपूरच.
हो.
ते अ पाऊस किती गेल्या वर्षी लवकर पडला. ह्या टायमाला भरपूरच लेट झालाय. गेल्या वर्षी मे महिन्यात सुरुवात केलेली.
हो. गेल्या वर्षी खरंच लवकर आला होता पाऊस. पण ह्या वर्षी या वेळेस कस अधिकच्या महिना पण आलाय ना. मग अधिकच्या महिन्यात असं म्हणतात की तो एक अ महिना वाढून जातो. मग त्यामुळे पाऊस थोडा उशीरा येतो. असं पण सांगतात काही.
असेल, असं मग.
काय लोक असे पण सांगतात. मग आता बघा बघू आता क की, केव्हा पाऊस पडतो. सांगतात जून च्या एंडिंगला पडेल. पण मग आता, कन्फर्म पण नाही की, तो पडेल की नाही पडणार.
ना आणि पडेल किती पडेल? ते पण नाही माहिती ना.
हो, यावेेळेसचा अंदाजा पण नाही करू शकत आपण. आणि वातावरण पण विचित्र झालंय सगळं. बाहेर पण.
जाऊ पण म्हणजे शकत नाही. आवडा हे आहे.
हो आणि बाहेर पण निघाला, तर मग याने आधीच झाड कापून ठेवले. झाडाची सावली यायची, तर ते झाडाखाली आपण एक दिलासा म्हनूण उभं राहायचो पण मग आता तर ते झाडं सुद्धा नाहीयत. मग स्कार्फ बांधायचे, ता कित्य गोडसक स्कार्फ आपण बांधून ठेवणार. आणि स्कार्फच पण एवढं हो त्याचा पण त्रासचय. तोंडाला भांधणार तर ते श्वास दा गुदमडल्यासारखं होत, सगळं. मला तर श्वास माझ्या तर इथ च श्वास गुदमडतो ना, त्या हेच स्कार्फ मध्ये. मला त म्हणजे भांधाव असं, वाटतच नाही त्याला. आणि गॉगल घातलं का, गॉगलचे आणखी नाकावर ते अ येतं म्हणून, त्याच पण घाम येत तो मग त्याचे पोडं होतात.
ते पण बांधले तरी, एवढी हिट मारते की, म्हणजे पूर्ण ती स्कार्फ वगैरे गरम होऊन जाते. पूर्ण फे चेहरा पण आपला पूर्ण आतून हे होत. पूर्ण असं, गरम-गरम.
हो, ना. तेच.
नावाला ते असत. फक्त आपण बांधतो. पण ते पूर्णच
हो, आहे. खरंच. नावालाच असत ते. आणि ते कस मग झा आमच्या कॉलेज कडेयत ना अ जो एरिया येत तो ना, वाघोला साईडचा एरिया आहे. म्हणजे अ खेडेपाडे आहेत. तर तिथे झाडं भरपूरयत. तर मी, आम्ही जेव्हा कॉलेज वगैरेला जातो तेव्हा मग, ते झाडं वगैरे असतात. मग तिथे बसणं वगैरे खूप छान वाटतं. आणि लॉन वगैरे बनवलंय. त्यांनी स्पेशली झाडं लावलीयेत. तर त्यांची सावली वगैरे. आणखीन खेळणं वगैरे. ते सुद्धा असतं ना. मग छान वाटतं तिथे. पण मग या साईडला आलं का? कॉलनी साईडं लां आलं कां मंग तिथे कायं नाहीं मंग सगळें मोठ्यां-मोठ्यां बिल्डिंग आहेतं दुकानं आहेतं. सगळं मंग असं मॉल वगैरें हे येऊंन जातांना मंग कांहीं एवढं हे वाटतं नाहीं. आणि प्रत्येकांला मॉलमध्यें दु दुकानांमध्ये एसी असतो आणि एसी मुळें तरं खूपचं त्रास होतोय संध्या तरी. आणि एवढं ऊंन वाढलंय तरं एसी सुद्धां फुटांयला लागल्यांत
आणि कसं आहे एसी एसी त्यांचं पुुरतं नंतर बाहेर परंत आहेचं. हांय ते हे आहेय.
हो आणि जेवढं गरमं म्हणजे असं नॉर्मल व्यक्ती ती जेवढं उन्हांत जातो आणि त्यांला गरमं होतं नां त्यांच्यातून डब्बलच एसीच्या व्यक्ती जरं बाहेर निघांला नां त्यांला गरमं होईल.
हो जास्तं गरमं होतो कारणं की ते एसी जास्तं असं आपणं नॉर्मल फॅन खाली असलो आणि उन्हांत गेलो एवढं नाहीं कायं वाटतं. पणं एसी मधूंन निघालो की जास्तं त्रास होतो.
हो एसी पेक्षा आहे नां ते कसं एकदां कूंलर पुरवडतं. म्हणजे कुंलरच कसं नॉर्मल जशी हवा आपल्यांना भेटायलां पाहिजे पाण्यांची हवा असते. पणं त्यांच्याचे पणं नुकसांन होतं हात पाय दुखतांत कूंलरच्या हवेने पणं एक प्रकारे एसी पेक्षा तरं चांगलंच येते एसी नं नां आपले हाळं कंकुवत होतांत त्यामुळें आपल्यांला कसं पुढे पणं प्रॉब्लेम होतो.
हां बोलां.
हां हां तेचं
जास्तं पणं नाहीं चांगली आपलं ते फॅन बरं मंग वातांवरना मुळे चं मुलेच असं सगनां विचार हां
हम्मं हम्मं हम्मं
तुमच्यां इकडे मंग पाऊस आजिबातचं येतं नाहीं कां
अजिबांत म्हणजे अजिबांत नाहीं वातांवरण होतं पावसाचं वातांवरण होतं तरं ऊंन सावली ऊंन सावली होते
लेलां हां उंचावले होते ईकडे पणं पडतं नाहीं नां
हां कांल पणं इतकं कडक ऊंन होतं सकाळीं आंठ वाजतांच इतकं चटके लागतं होते. ते धाब्यांवर झोपलो होतो आम्हीं वरती तरं इतके चटके लागतं होते असं वाटतं होतं- तरं कोणी शेकोटी तरं नाहीं पेटवली ती
तेचं नां असं म्हणजे दु दुपांर सारखंच ऊंन लागतं सकाळीं पणं दुपारी तरं कायं बघायलांच नव्हतं हो म्हणजे पहिल्यांदा एवढं होऊंन बघितला
हो नां आणि खरंच आयुष्यांत फर्स्ट टाइंम एवढं होऊंन बघितलंय आणि मागच्यां वेळेस कसं हिवाळ म्हणजे थंडी सुद्धां जास्तं होती ऊंन सुद्धां होतं पणं एवढं नव्हतं आणि पाऊस सुद्धां चांगला होतां पणं यावेेळेस तरं ऊंन आहे आंता बघूं पाऊस आणि थंडी राहिल ते कसं होतं
ह ह ते चांगलं वाटलं बोलूंन तुमच्यांशी टाईम
हो मं मलां पणं धन्यंवाद धन्य